हॅलो.
हा बोलकी ग. हो जेवले. तू जेवलीस? हो जेवले. तू जेवलीस काय? बर. काय नाही जेव जेऊन फिरायला आले. जेऊन फिरायला आली. तू काय कराल्यास?
काय नाही बसले होते. म्हणलं फोन लावूया तुला. माझा पण आता दोन दिवस झाला फोन बंद होता ना.
होय बी
हो बिघडलेला, म्हणजे अचानक तो बंदच पडला. काय कळालंच नाही. चालूच होईना सकाळी उठून, रात्री कधी बंद होऊन पडला आता दोन दिवस झालं. काय चालूच झाला नाही चार्जिंगला लावला तरीपण काय चालू नाही झाला. मग इथ दुकानात बघून आली तरी पण ते दुकान वगैरे बंद. मग आज गेलेले
बर
आज ते काय काय त्यांनी केलं. चिप वगैरे लावून दिली बटन पण त्याचे खराब झाले ना बॉडी. पार्टस त्याजे. मग ते सगळं व्यवस्थित दुरुस्त करून दिलंय. मग म्हणल आता तुला फोन करुया म्हंटलं. मोबाईल नसल की, हाता अशे हे होतात रिकामे. होय मानवी जीवनाचा एक तो अविभाज्य भाग झालाय.
होय अविभाज्य भाग झालाय. आण म आता नवीन मोबाईल.
आपल्याला फोन करायला लागतोय, आपल्या शिक्षणा संदर्भात लागतेय, व्यवसाया लागतंय, काहीतरी मोबाईल मध्ये बघायच असल कार्यक्रम तेव्हा लागतय. आणि कॉल साठी तर लय लागतोय. हाय का नाही. हम्म म्हणजे सगळं कसं पटापट होते मोबाईल मूळ.
होय. आपण लगेच जोडले जातोय ग.
जोडले जातोय आ. आधी कसा पत्र व्यवहार होता. आता मोबाईल वरन व्यवहार चालू झालेत. इंटरनेट असते त्यात डिजिटल सगळं झाले ना. फोन पे हाय, गुगल पे असतय, पैशाचा व्यवहार मो मोबाईल वरनच आता बिलबिल भरत्यात सगळी, खरेदी करत्यात. सगळं घरात येते घर बसून.
होय.
मग काय तू काही गाणी वगैरे ऐकतेस का नाहीस, मोबाईल मध्ये. होय. काय तुझ्याकडे सावन जीओ सावन आहे का
फोर्टी फाय.
होय. ह ह ह मी पण घ्यावं म्हणतो मायकड काही जिओसावन हाय ग.
होय.
चांगली गाणी वाजतात काय?
असतात कि, चांगले असतात हम्म.
कामाला साठी पण बर ग.
होय बरोबर आहे.
त मागवायची झाली, सोशल मीडियाला काहीतरी टाकायचं झालं मेसेज करायचे झाले काहीतरी. चालते ना हम आणि काय गरजेच्या वेळेला कोणाला कॉन्टॅक्ट करायचाचं असलं तर तरी पण आपल्याला कुठे गेले काय गेले लागतोयस मोबाईल
होय
मी घ्यावा म्हणते मोबाईल, तुझा मी पण तुला वि विचारणार होते कुठले कुठले सजेशन मोबाईल काय काय आहे विवोचा हाय ओप्पोचा हाय
होय मी आता आयक्यू टेन आर् झेड घेतलाय. मागच्या महिन्यात हो चांगला चालत बघ
म्हणजे आता कस मला पण एक घ्यायचं ग कसं मला विवो ओपो नकोय खरं चांगला पाहिजे आपला खरं बघगे की आ आपल्या बजेटमध्ये तरी बसलं पाहिजे पैशा
हो होईल होईल तुझं स्वप्न शंभर टक्के पूर्ण होईल.
म्हणजे कस आपल्याला कॉ लागतोय आता मुली कशाला फोटो काढायला जास्त आणि कॉल साठी काहीतरी व्हिडिओ मला तर ते व्हिडिओ व्हिडिओ करायला लागतात. त्याच्यासाठी लागतय
फोटो साठी वन प्लस चांगला आहे बघ ह फोटो साठी वन प्लस चांगलाय म्हणलं हम्म हा
किती रुपयाला मिळते बघायला पाहिजे जास्त पैशाचा म्हणजे घेतला क चांगला होतोय आणि जास्त जीबीचा दोनशे छप्पन्न
तघ जात
किंवा काय व्हय कणी म्हणजे कस जात आपली मेमरी त्याच्यामध्ये साठून राहत ग ह्यात कस झालंय माझं आता मेमरी कार्ड हाय आठ जीबीच ते पूर्ण भरलंय ड्राईव्ह हास भरले आणि मोबाईल भरलाय मग त्याला आता पाहिजे किती ग मग आता पेनड्राईव्ह मध्ये जरा ट्रान्सफर करायचां म्हणत पेन ड्राईव घ्यायला पाहिजे चांगल्या ह्याचा कुठल्या कंपनीचा चांगलाय काय माहिती तेक तुला
जचे एक चांगले असतात असं मी ऐकलेल हा ब्रो वापरत होता सँडविच चा लटरीचारयला पाहिजे
तेला विचारायला पाहिजेल काय ह् त्याच्यात काय किती जीबी वगैरे घ्यायचं असतय ते पण विचारायला पाहिजे ग म्हणजे मला पण त्यात काय एवढं फार माहिती नाहीये
हम्म आता या आम यंग यंग जनरेशन ला माहिती असते सगळ्यांना या मुलांना आपल्यापेक्षा छोट्या ते जास्त
का ती कसं आहे मोबाईल मधले किडे झाल्यात ग त्याच्यामुळ ते सगळं त्यांना पाठ असतं एकदम आतलं सुद्धा सेटिंग आपल्याला एक एकदा समजत नाही हो बघ की आपण कशात आलोय चुकून काय आलूय काय दाबलं चुकून आरे बापरे काय झालं तर ते कस अ त्यांना लगेच सगळं समजतंय
होय
संपर्क होते मोबाईल मूळ. गाणी वगैरे ऐकायला व्यवसायात साठी. आणि कस आयफोन कस जरा सुरक्षित वाटतय ग म्हणजे आपल्या आपल्याला बिझनेससाठी म्हण किंवा आपल्या पैशाच वगैरे व्यवहार असतील. ख नाही त्याच्यासाठी म्हणून होय तू आयफोन का बघितला नाहीस मग हा घेण्यापेक्षा हा पण महागातलाच फोन आहे.
होय खरं मी काय फोन मी तर माझ्या काय तेव्हा घेताना डोक्यात आलं नाही. मग घेतला हा.
मिळालं असतं ना पैसे पण आणि मोबाईल पण दोन्ही
होय बघू पुढं कधी तर.
कॅमेरा बॅटरी बजेट. घेऊन आपलं चांगला बघून होय. सगळ्यात आधी पहिला सॅमसंग जास्त खपायचा कणी मोबाईल. म्हणजे अजून पण आहे होय त्याचा डिस्प्ले जास्त चांगला आहे म्हणतात.
बरोबर आहे. होय खरं मला नंतरच. म्हण सॅमसंग घेऊ नको सॅमसंग सोडून कोणताही
सॅमसंग मी पण का म्हणलं माहिती काय कारण मी दुसऱ्यांदा परत सॅमसंग वापरलेला आणि आणि मधी ते जरा हँग झालं की आपोआपच सगळं ऑपरेट व्यायचं. मग म्हणून मला जरा त्याच्यावरती कणी जरा कमी विश्वास बसाय लागलय म्हणून मग मी काय सॅमसंग वगैरे घेतला नाय. हम्म आता लय याल्यात हो मोटोरोला दुसऱ्यांदा पहिल्यांदाच सॅमसंग वापरला. पहिल्यांदा बटणाचा होता माझ्याकडं. मग नंतर सॅमसंग घेतला दुसऱ्यांदा आणि तिसऱ्यांदा मोटोरोला घेतला. अस झालं ग हम्म आता काय काय आलंय सॅमसंग हाय री रेडमी आहे शाओमी आहे व्हिवो ओ रियलमी आय वनप्लस ॲपल माझा आवडतय मोटरोला पण मी वापरलाय खर लय जड मोप मोटोरोला मोबाईल लावाचा पण एवढा आहे खरं काय विश्वास नाही त्याच्यावर एवढा लावाचा
होय हम्म.
तुमच्यात क कुणाकुणाची कुठली कुठली आहेत मोबाईल.
आमच्यात काय पोको हाय सॅम सगळाय हम्म्म हाहा विवो हाय. नाही गेमिंग साठी कुठं उलट ह्यांनी घेतलाय कॉलिंग साठी. त्यांना ते. हेच्यामध्ये बसला नाही तो तो आईंना दिला.
अरे वा वा वा आईंना पण फिरायला घेऊन येताय काय मग.
होय आईंना पण सोबत घेऊन येतोय. हम्मम मग च तिघजन मिळून करतय.
बाई खरं घ्यायचं म्हंटल्यानंतर
होईल ग तुझं स्वप्न साकार होईल लव खरंच हे काम पूर्ण होऊ दे
ह्म आता कस सगळ्या बाजारातच लय स्मार्टफोन कं पण आलं खर विश्वास कोणाव ठेवायचा
होय हा प्रश्नच अय होय प्रत्येकाची क्वालिटी वेगळे हायत ग
काय म्हंटलीस
प्रत्येकाच्या क्वालिटी वेगळ्यात हम् पण मग म्हणजे कोणाचा कॅमेरा चां कोणाची मेंबरी चांगली आहे अस ह् कोणाचा डिस्प्ले चांगलाय ह अस होतंय
कॅमेरा आणि हे कस जरा सॅमसंगच तेन सगळं चांगलाय सोड सॅमसंग चांगलाय ओप्पोच पण आहे म्हण तुझ्या मोबाईलच कस काय कॅमेरा वगैरे चांगलाय का फोटो वगैरे कशे येतात त्याच्यामध्ये
चांगलाय कॅमेरा
हम्म
फोटू चांगले येतात
होय किती हेचा मेगा पिक्सल चा कॅमेरा वगैरे काय माहि
ते काय माझे लक्षात नाही ग बघायला पाहिजे एकदा हम्म नाही ग माझ्या लक्षातच नाहीय्य हम्
असू दे की मग परत क कर मग माहिती झाल्यानंतर
होय फोन करते की हो सांगते होय घरी जेवले सगळे
ग होय जेवले जेवले सगळ आवरायच चालले म्हंटलं तुला एक फोन करून घ्या फिरायचं चाललंय की पाहि उद्या मलिदा करायचा तुमच्यात असते का नाही ते मलिता वाटावाटी
आम त ते तिकडे नसते अ तिकडे असतय ना हम्म इकडे काही नसत हम्
हो इकडं सगळे देतात बघून सगळी पळतातशी रस्त्यावर नाही इकडे दे तिकडे दे हे दे सैली बा ही बांध
होय तेवढं
चालू होते ते सगळं होय दंगा आणि कसं ते खत्तल रात्र तमळजरसं
हम्म हम् होय मुलांना सुट्ट पण असते शाळांना होय
ह हो म का
आता शाहू जयंती म्ह ते एका दिवस होय मुलांची सुट्टी गेली जा मग
हो चालते करतो मग तुला परत ठीक आहे चल बाय बाय हा हा ते की बूरवा